श्रुती हॅलो! ऐकू येतं ना?
हॅलो! ऐकू येत नाही काय आवाज? काय करतेस?
हॅलो! आ
काय करताय?
काय नाही बसलोय निवांत. तू जेवलीस का नाय?
हॅलो! जेवलीस का नाही तू?
हो आत्ता जेवले, तुम्ही तुमचं जेवण झालं का?
होय माझं जेवण झालं. मला हे सांग बिरयाणी कशी बनवायची?
हॅलो! सांग ना?
बिर्याणीची रेसिपी माहित नाही.
हॅलो!
हो.
रेसिपी विचारू?
हम्म.
हॅलो.
हॅलो.